हॅलो. हॅलो हो आता येतो येतोय आवाज येतोय बोला.
हा हा येतोय मला पण चालू आहे पाऊस काय नाही आतावररलं बसले पाऊस चालूय आमच्याकडे
आमच्याकडे पण चालू आहे आ जोराचा सकाळपसून चालू आहे
आमच्याकडे जोरात होऊ जाय तसं काही नाही ह चालेल
हम् झाला का हा आवरडलंय बाकीचं बाळाला वगैरे झोपवलं
हां
हा मुली शायेतून आली हम्
हा
असेच आ सॅटरडे होतय ना माझ लवकर आली इतर वेळेस दिवसभर असते ना स्कूल.
अच्छा हां
हम्म
बाजार होता शनिचा बाजार असतो आमच्याकडे भाजीपाला बाजार म्हंटलं कावा मीबर उशीिरज होतून भाजीपा बाजार असतो म्हटला आमचा शनिवारचा
ह आमच्या इकडे गुरुवारचा असतो.
हो का हा.
हम्म.
आजाराचा दिवस भरटात दिवस भरपूर त भाजीपालांनी वड घे
हा तसं काहीच असतो का संध्याकाळी असतो तुमच्याकडे बाज
नाही नाही तर काळचा असतो
सकाळचा खा
अ हां सकाळी सहा वाजेपासून असतो स बारा वाजेपर्यंतर आो जवळपास बारा एक आज पाऊसच त्यामुळे असं हा पण पावसाची थोडस उघडतो सग चालवून जातो
नाही आजच सकाळच आता म्हणजे बारा एक बारा वाजेपास ना चांगला जोराचा पाऊस चालू झाला
नाही आमच्याकडे नाही नाही जोर आता नाही आहे पण मग येतो अस थोडं थोडं
नाही आता आमच्याकडे चांगला येतो आणि पा्टी पण झाला चार वाजता जोरात.
हे आमच्याकडे काल होता.
हम् ह दुपारी आला का ना आमच्याकडे तर काल तीन साडे तीन ला
ता सकाळी दोन वेळे झालं आता सकाळी एकदाला मकाळी हां.
माझं चाललं घरातली कामे पण आवरायचं काम अं तुमच्याशी पण बोलायचं दोन्ही पण
हा का? बरं आहे रेंज असल्यावर असं असंयका माझं डायरेक्ट न असताना डायरेक्ट बाहेर डबल काम करू शकत नाही आपण.
ती खूप पावसाचा आवाज येतो आता कमी झाला पाऊस मग आता कमी आता व्यवस्थित आवाज यायला लागला तुमचा.
हा.
हम्.
आम म्हणजे रेंज नसते ना आम घरात डायरेक्ट बाहेर येऊन बसव लागत म्हणजे एक साथ दोन काम करू शकत नाही फोणावर बोलायं च तर फोवरच बोलायचं
हा आणि त्यात ना आमच्या इकडे संध्याकाळच्या लाईटच जाते आओ संध्याकाळी सात ला गेली का रात्री दहा अकरालाच येते
रोज का?
हो रोज रोज म्हणजे जवळजवळ आठ दहा दिवस झाले तस तिचं रोज डेली शेड्यूल शेड्यूल तेच चालू झालं लाईट जायचं तुमच्याकडे जाते का नाही?
आमच्याकडे असय केव्हा पन जाते कसं? हा टाइम नाही काही तस तिच्यावाला, टाईम नाही म्हंटलं केव्हा पण जाते ती लाईट, नाही आता पाऊस पडला ना थोडासा पाऊस आला तर चाली लाईट असं होऊन जातं
अ नाही आता आमच्याकडे आहे लाईट दिवसभर असते लाईट, पण म संध्याकाळीच नसते. कारण कसं? पोरांना अभ्यास वगैरे कर ह आणि म्हणजे आपल्याला काही मेन्यू करायची असेल तर ते तिची सगळी ग्रेव्ही अगोदरच करून घ्यायला लागते.
हा.
म - तसं पण आमचे जेवण वगैरे संध्याकाळी पण मग लाईटचा प्रॉब्लेम असल्या मग कधी कधी येऊ शकत नाही ना मग ती.
हा.
अ हम्म.
जेवण लवकर होता का मग?
नाही आमचे साडेआठ पाहणे नऊ कधी साडे नऊ पण मग बाळामुळं आम्ही घेतो पटकन आवरून कारन म त ते खूप रडते ना. तिला झोपेची गर्दी होती तिची सं संध्याकाळी.
हा जॉईंट फॅमिली आहे का तुमची?
नाही डिव्हायडेशन झालेलं आहे, जॉईंट हो ती आता वर्ष झालं डिवायडेशन होऊन.
हां.
मग सासरे पन सासरे जेव्हा दुकानातून येत मग त्यांना पण असं मग त्यांना बीपीचा त्रास आहे ना
हा सासु सासरे तुमच्याकडे का मग?
मग सास सासरे आहे माझ्याकडेच सासूबाई जाऊबाईकडे मोठ्या
हा
हम.
हो
तुमचा आवाज नाही येते ताई हॅलो? आवाज कट आवाज आवाज कट
क झाला
आवाज कट होतय तुमचा, फक्त फोन कट करू नका.
येतोयका?
आत्ता व्यवस्थित येतोय बघा आवाज येत असला अगर नसो ना आपण फोन फक्त हम्अडकतोय अडकतोय तुमचा आवाज
हां का मला क्लिअर येतोय पण तुमचा हॅलो हॅलो